हे पण हे असं गरजच आहे ना हे घामा येऊन राहिल्या ना
हॅलो तुम्ही स् लालचाात देतो कॉल
हो काय आणि इकडून लागलं माझं ते झाले तीन कम्प्लीट हा आता हे नवीन अधिक चालू झाले
नवीन चालू झाले मग बरोबर आहे ना अधुकडच्या एजटले तुमचे दोन झालेले होते आणि तीनही अस पाचच टास्क कंप्लीट झाल तुम् हा मग मला तुम्ही किती फोन लावले चार लावले ना
हा
हा मग तुमचा एक राहाल आणि माझा एक राहाल
हो काय माहिती मग चालू असलं ना तर खूप कॉल होतात त्याच्यावर एक एक सात
असं आहे काय
हा
एका नंबरवरर
म्हणजे चालू राहला तर मला असं वाटतं की होतात कारण की मी त्या दिवशी ते सी आरपी सोबत बोलली ना तर जेवढे कॉल झाले तिच्या सोबतच झाले मग तेच म्हणत हो म्ह कि सांगा म्हणे त्याच दिवशी बोलायला बोलल असतं म्हणे आपल्याला शिरल
हो बाई नाही आता ह्या म्हणून राहिला की बा एकका व्यक्ती संग पाच वेळा कॉल होतील म
हो हो हो हो पण मग ट्राय केल काय जाऊन राहिलं हा
कि बा एका टाइमा पाच वेळा कॉल झाले दुपारी करा किंवा रात्री करा सकाळी बोलले तर असंही काही असऊ शकत किंवा दुसऱ्या दिवशी लावा
नाही नाही नाही ते असं असशल आपल्याला असं वाटत की एवढे कॉण लागले तेवढे लागले ते बरोबर तुमचे पाच आणि माझे पाच किती होऊन राहिले दहा कॉल मग त्या कॉलला किती वेळ लागून राहिला
दोन तास
कन्फ्युज होत की खूप वेळ बोललो बा आपण आपण खूप वेळ बोललो खूप झाले कॉ मगरोबर आहे नात पाच कल बोला किती वेळ लागते ते अ मग असस आहे ना
नंबर लावा नंबर टाका नंबर लावा म्ह लगे बोला हो आता हा तुमचा चौथा कॉल आहे की नाही मला तर तुमचा एक रा आला माझ एक रा आला
होा
मग तुमची किती कॉल होत ते पूर्णग
मग आता म्हणजे पंचवीस झाले आता हे तीस वयले पाच म्हणजे आता नवीन पाच हे आले
मग आता नवीन आले की पंचवीस कम्प्लीट झाले की तुमचे
हा
म्हणजे हा कॉल पकडून काय
हा कॉल पकडून नाही हे आता हे जे कॉल लावला की मी तुम्हाला हा आता सध्या त्याच्यात हे नवीन टास्क पाच नवीन हे आले हा किंवा आता पाच हा ते सबमिट झालं आणि हे पूर्ण झालं म्हणते तुमचं? पहिल्या याच्यातलं आता हे डबल हे पाच ह्याचे आणखी आले मग आता किती कॉल लागतात. काय माहिती
बरं तर मग माझे पण आता किती पंचवीस झाले होते सव्वीस हा आता मी तुम्हाला लावीन तर माझ्या सत्तावीस एक कॉल मी तुम्हाला लावला कि माझे सत्तावीस कॉल होऊन जातात
हाव काय बरोबर आहे. हो लावल्या जातात.
हम्म नंतर बारा वाजते एकच तास बोलू शक तो बाई आपण जास्त नाही बोलू शकत.
तेच ना एवढा वेळ नाही बसू बोलू शकत आपण.
बोलू नाही शकत थोड्या वेळच बोलू शक टोन टॉपिक आहे म्हणजे तुम्ही सनवार म्हणा का कोणता फेस्टिवल म्हणा का एक्सेट्रा काही म्हणा एवढं बोललं जात नाही कोणाच गोष्टीवर.
तीच ती नाही बोलले जात माहितय काय ते तोनू तर मस्त घरातच आहे म्हणे मामी मी तुम्हाला कि नाही मस् त हे सांगतो ढोकळ्याची रेसिपी सांगतो मी जे रेसिपी सांगतो म्हटलं ठीक आहे सांगा म्हटलं.
तरे ते म तेच विचारे मग तो ढोकळा करता येते काय काकु मग त्या ढोकळ्याची रेसि पी सांगा आम्हाले तुम्हाला इडली येतात काय का कोण त्याची रेसिपी सांगा आम्हाले.
हा हा बस बस मुली पण तेच म्हेटलं बाई मला कोईच येत नाही तुम्हीच सांगा म्हटलं रेसिपी मी लिहून घेतो. होय त्यांनीच सांगितलं म्हटलं येईल येते कि नाही काय माहिती पण मस् त सांगत होतं म्हणला हा का हा.
ते म मला सगळे बोलले मी बोलली की मी श्रद्धा ताईला विचाराल श्रद्धा ताई म मस्त वांगेची भाजी जेमते कशी करतास सांगा बरं? मग आता काय थांबा आता इतकं आपल्या सगळं जवळ जवळचं माहित असल्यानंतर
हा काय बोलू काहीच नाही त्याच्यावर विचारलंच नाही जात. हाव तेच ना आणि आपण न मेन म्हणजे आई बाबासोबतही फोन लावला आईलाही फोन लावला बहिणीलाही फोन लावला तर आपण एकच विषय असते झालं का जेवण हे एक दिवस आ पण काही बोलू शकतो रोज-रोज तेचती तेचती बोलल्या जाते काय.
प्रश्न पडते ते तर आपलेच असतात आपल्या जवळचेच असतात.
हा आणि माहिती आहे काय एक दिवस सगळी डिटेल माहिती सांग सर अ ट्युशनली जा ना बाई अशीच जा तिकडून आल्यावर आंगोळ करतो. पिना लावते डोके समोरून पिण्या लाव ना. जाऊ दे ते तिचं पोट दुखून राहिलेलं काय आता. हो ना सगळ्या गावातच फोट दुखून राहिला आपल्या डॉक्टरच बरं आल्यात गावात.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
पांढरा लागते ना कपडे धुयला आहेत ना आताच तर आंगोळ केली. नाही मला नाही दुखत काहीच. चालू आहे फोन कार्याचा हा नाही कार्याचाच चालू आहे ना तसं कॉल नाही . . बरो जास्त स्पीकरमध्येच आपल्याला आवाज आहे ते जास्तये असा येतोय नाही आणि माझा घरी ते एवढी गडबड असते
ताईला म्हटलं आवाज येत आहे की नाही पण?
हा स्पष्ट
हा म्हणून म्हटलं सादा फोन लागायचा कामच नाय पडत रेंज असली. नाही याच्यामधन
हा मेन म्हणजे म्ह काय शांतता पाहिजे शांतता अस पूर्ण आवाज येते हे कर हे असलं इकडून बडबड तिकडून हे की मग आवाज
आता वर माहिती आहे वर कोणीच नाहीये मी शांतते हॉलमध्ये सला आणि जे बोलून राहिली तुमच्यासोबत म्हणजे काही कोणाचा आवाज नाही काही
काहीच नाही काहीच नाही हा बरोबर आहे ना मी एक काहीकडे येऊन बसली म्हणून मग हे होती
हो आजही तुमचं ते बराच चांगला टाईम सापडला पण
होा ना मग आता आज टाईम होता म्हणूनही झाला
नाही तर तुमच्याकडे संध्याकाळशिवाय वेळच नसता
ह तेच ना मी आता आज हे कॉल पूर्ण करून घेतो कारण की उद्या मला गा जायचंय मग काय ते उद्याच हेच राह ते परवाच्या दिवशी म्हणजे हे होईल अ सोळा तारखेला येणार आहे मी मग काय दोन तीन दिवस काहीच न हे आहोत
नाही आणि तसे पण आता कायत दोन तीन तर राहतात तुमचे
ह ना मग तेच ना मग आता जर पूर्ण झाले कम्प्लीट ट झाले तुच्यात मग काही प्रॉबलेमच नाही
नाही नाही आपण जेवढे लागतात लावून पाहू एकामेकीले जेवढे लागले तेवढे समजा झालं बोलण तर आपल्या याच्यावरच तुमचे कम्प्लीट होतं पण माझीही कम्प्लीट होत
हा बरं ना मग कोणाला लावायचं काम नाही मग
कोणाला लावायचं काम नाही एक कॉल साठी बसा कोणाचा नंबर काढवत त्याले
तेच ना मगमथ काय ते आनंदी आला ती म्हणे मामी काल मी तिकडून आली मग म्हणे मामी मी तुम च्या घरी आली तुम्हाला हे विचारयले जसं कि बॉ कॉल लवक आहे म्हणून तुमचा नंबर द्या म्हणून आता कसं आहे आहे त्याच्यावर पण मग ते काही काही नाव सेव्ह नाही आहेत नंबरच येत जे आपल्या लिस्टमध्ये म्हणजे आपल्या ह्याच्यात मोबाईलमध्ये नावं आहेत तेच नावं येतात त्या ग्रुपमध्ये बाकीच्या याचे नाव हा सेव्ह केलेले आणि बाकीच्या याचे काही नाव येत नाही आहेत मग त्याच्याच्यानं मग कोणी हे मग ते आली म्हणे मामी मी तुमचा नंबर हे मागायला आला मग म्हणे राहूद्या म्हणे तुम्ही आताच गाऊून आलाय म्हटलं ठीकय मग राह द्या म्हटलं उद्याने हा अन कसं आहे कोणाली म्हणजे हाच प्रश्न पडते की जसं जवळच असले की आपण बोलतो हे होते
आता माझ्या मोबाईलमध्येध्ये बा आता दोन तीन नंबर सेव्ह आहेत जसे आता तुमचा नंबर मी सेव्ह केला त्या ताईनं सुपन ताईन दिला मले सिया नकाल म्हणून नाही तर मग सगळे अननोन नंबरच येत याचे
हो हो ह अन्नोनच ना ह अ माहिती काय आपण बोलतो पण नावही माहिती नसतात त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होऊन जातो म आता सगळेच ह
तर नरीच नंबर काढायला लावले ते तईला म्हटलं याच्यातले तिने म्हटलं कस तूच फोन लाव तुला कसं म्हटलं गावातल्या याची ओळख आहे आणि तू म्हटलं याच्यातून भीपी बाय कोणाचा येतो आणि त्यां विचार जर झाले म्हटलं विचार क की को माणसा जोड होोंद राय ते को पोरा जोड राहय काय मग आपण काय बोलता असं
तेच नाही माझा मोबाईल घरीच असते आणि माझ्या मोबाईल कस दादा कधीच हात लावत नाहीत म मा मुलगा खेत मुलगी खेत आजी अजी किथे बस नाही तो बाकीचे कोणी साात नाही लाव हा मोबाईल तसही घरजेसाठीच आहे ना
आणि हा कसा माझ हा माझा स्पेशल मोबाईल आहे त्याच्यामुळे मग का आपल्याला एवढं प्रॉब्लेम जात नाही पण प्रत्येकाजवळ नसते ना असा
बघतेस ना काही काही मग माणसेचे ज्याच्या लावा लागते
लावा लागतेय ना
हा मग ती माणसं बोलली की आपण आता झाली आता झाले आठ आठ मिनट च
हा हॅलो हॅलो ह ह नाही कमी जास्त होती मी लावू का मग इकडनं
हा बरं ठीक आहे लावा ना म्हणजे पुन्हा लावला आपला टास्क कंप्लिट होते पहिला लावला तिचा टास्क कंप्लिट होते माहिते काय ते काय होऊन राहिलं